हा आवाज आला ना? हा हा! आवरलं काय चहा नाश्ता तेन?
चहा अशा झालं, तर चपात्याची मदत करत होते चपात्या लाटून देत होते ते पण झालं
हा हा
आता बघितलं त तुमचा कॉल येऊन गेलेला मोबाईल बाहेर होता ओ त्यामुळ लक्षात आलं नाही माझ्या
हा हा असू दे असू दे त्याच काय नाही, आली काय मुलगी
मुलगी आता येईल बघा एक तासाभरात भावाच्या मुलाला घेऊन बस
हा हा हा
हम्
म स्वयंपाक वगैरे आवरलं?
झालं सगळंच झालं.
हा हा
तुमच आवरल
माझ चपाती करायचयत अजून
हम् हम हम्
आता कपडे भांडी वगैरे झाले. भाजी फोडणी घातल्या काय दोघांचच अ थोडंच केलं तरी चालतय. मुली गेल्यात आता कालच
हम्म हम्म हम्म हम्म
म
आणि काय नाही बघा निवांत
ते सांगली मदे कुठ सिव्हींल वगैरे इकडच आहे ना!
नाही नाही इकडं म्हणजे अड्रेस वगैरे असं ते पुर्ण सांगायचं नाही याच्यावर हा अस शहराच नाव पण नाही सांगायच पण तुम्ही मला सांगितला म्हणून विचारल म्हटल असुदे सांग गूया त्यो वैयक्तिक पर्सनल कॉलवर आपण सगळं बोलू शकतो ना, याच्यावर नाही बोलायचं असंय आता तुमचे तुमचे मला हे हा पाचवा कॉल असेल
माझा पहिलाच कॉल केलाय मी तुम्हाला पहिल्यांदाच केलाय कि कार्यवर
हा आ
तुम्ही काल दोन वेळा केला मला
होय काय? हा हा हा वा नाही काय झालं माहितीय काय नेमकं कुणाशी बोललोय लक्षात येईना ओ.... अनेक ताई होत्या त्यांचा त्यांनी मला आज एक केला तर पाच होतात बरोबर. बरोबर बरोबर ताई सॉरी आ मित मी त्याच असं समजून बोलाले... बघा तूमचेस हम्म हम्म अगं सर्वद ए हे पिलू ए सोडू नको बाबू.....
तेच आणि काय नाही बघा तेच तुम्हाला ते औष ह्याच्यात पाठवते का मी नंतर व्हॉट्सअपला....
पाठवा की पाठवा......
हा हा चालतय म्हणजे असं असं फॅनच क नई ह्यांना असं म्हणजे छाती पण खूप भराय लागल्या.
ह एकदा थॉयराइडची ची वगैरे टेस्ट करून घ्या ताई म्हणजे त त्याला तुम्ही श्वासन नलिकेच म्हणजे श्वासन नलिके च म्हणजे काय घसा दुखणे. दूध वगैरे खाल्यानंतर घसा बसणे. सर्दी लगेच कमी न ये.. हे हे सगळ्या गोष्टी की नाही.. त्यांना होत असतात.
हा ह म्हणजे मला तसा काय त्रास नाहीय खोकला वगैरे असं कन्टिन्यु म्हणजे..... कायमस्वरूपी असं काय नसतंय.. असं म्हणजे सर्दी घस ता वगैरे आलात. तर च म्हणजे असं सहा महिन्यातन वर्ष.... त्यातंन अस म्हणजे अस थायरॉईड.... रक्त वगैरे चेक कराल मला एकदास अ ते तब्येत वाडना म्हणून हम्म सांगितलेलं डॉक्टरनी पण मी काय भिऊन.. ते उगच टेनशन येत. ते म्हणून चेकअप केलं नाही.
तरी ती गोष्ट खरी तर सोडा टेन्शन येतय पण समजा रिपोर्ट आपला निगेटिव्हच आला किती छानच ना परत कशाचीच भीती राहणार नाही आणि जर समजा पॉझिटिव्ह पण आला पॉझिटीव्ह पण आहात तर वेळेत निदान होणं पण गरजे ना
होय होय.
त्याची औषध वगैरे पण चालू करता येतील
हा हा म्हणजे मला तसा काही त्रासच नव्हता नाय घशाचा तेन हे आता कस झालंय हे एप्रिल महिन्यामध्येच कस हे झालंय ना जरा तब्येत बिघडलेली घसा वगैरे बसलेला तेव्हापासून ते खोकला चालू झाला ते म्हणजे असं आता कमी आहे खोकला कमी हाय पण असं रात्रीच असं कस गर्मीत आता फॅन लावून झोपतोय ना ते दिवसभर काय नसतय पण रात्रीच झोपल क नई असं एकदमच म्हणजे असं श्वास गुदमरतोय आणि खोकला येतय
माझ्या आईला आहे थायरॉईड तिला क नाय दुधाचे पदार्थ खाण्या म्हणजे ते डॉक्टरांनीच दुधाचे पदार्थ वगैरे खाऊ नका तशी ती चहा वगैरे पिती सोडा पिऊ नका म्हटल तरी पण पण तिला श्वसनाचा एकदा जर खोकला लागला तो खोकून खोकून इकड जीव जायच एवढच राहतय बघा खोकला भरपूर लागतोय. किंवा घसे म्हणजे दुखतात सुजतात आतन
हा हं
असं कंटिन्यू सर्दीचा त्रास जास्त होतोय. आणि त्यांना एकतर वजन खूप वाढतय का काय कच्च किंवा एकेकांचा कमी तिशय कमी होत राहतय असं पण होत
हं म्हणजे आमच्या वहिनीला पण म्हणजे असं प्रेग्नेंट अ प्रेग्नेंट होतीत आणि त्यांना पण थायरॉईड थाय रड होत वाटतं
ते ती प्रेग्नेंसी मध थायरॉईड वेगळं, वेगळं म्हणजे हे अस्तेय पण एकेकांच कस ते बाळ झाल्याण थायरॉइड कमी होतंय ते, त्याचा काय प्रॉब्लेम होत नाही.
नाही नाही तसं नाही झालं, त्यांचा पहिला मोठा एक मुलगा आहे! अ आण आणि नंतर आणि राहिलेली प्रेग्नेंसी. मगत ते थायरॉइड मूळ त्यांना खालीच करायला सांगितले होते
अरे बाप रे!
खाली करून ऑपरेशनच केलते एक. कस मुलगा भास
नाहीतर काय म आईच्या जीवाला धोका असेल तर मग कशा त्याला पाहिजे हे पण आहे ना. बरोबर.
म्हणजे त्यांनी असं, म्हणजे मुलगी व्हायचं वगैरे औषध वगैरे घेतलेले? पण त्यांनी ते तिसऱ्या काय चवथ्या महिन्यामध्ये म्हणजे, त्यांना डॉक्टरांनी खालीच कर खाली करून ऑपरेशनच कराय सागितलं.
बरोबर
म्हणजे त्यांची तब्येत वाढत होती ना, ते थायरॉइडन
बरोबर बरोबर.
हम्म
तताय म्हणजे? होय. काय वाटायचं काही नाही सोडा म्हणजे, कसं आमच्या मावशीच्या तिकड आता मुली कुणाला नाही आहेत.
ते बहिणीसनी पण मुलंच आहेत, भावासनी पण मुलंच आहेत, मुलगी म्हणजे, असं कोणाला ना आहे
अरे देवा, आणि देव एकेकांना द्यायला की, एवढं मुली देतोय काय विचारू नका.
होय आता माझ, आमच्यात मुली कुणाला म्हणजे असं जास्त नाहीत मला एकटीलाच आहेत मुली
हा आणि माझ्या बहिणीचं पण किनी आता तिला तीन मुली आहेत बघा. त्याने असं की एखादा मुलगा होईल असं. चल
होय-होय नॉर्मल असल तर चालतंय. थोडं माझे सिझर आहेत.
हा हा नाही चालत होय काय झालं गोलू
अन ते लगेच लगेच राहिलं, त्यामुळे शिजर असल्यामुळे खाली पण करता आलं नाही.
नाही नाही आणि एकदा होऊन गेलं की नाही ताई होऊन जातय, आता एका मुलाला मोठं करायला पाच सहा वर्ष जाया पाहि खेळ फिरायला लागतय! मग दुसऱ्या मुलाला आणि पाच सहा वर्षात तिसऱ्या मुलाला आणि पाच सा वर्ष म्हणजे अठरा वीस वर्ष नुसत मुलांच्या पाठीमाग लागण्यात इथंच निघून जातता अहो म त्यापेक्षा ते कनी लहान असत्यात त्या एकावेळी दोन तीन वर्षाचा गॅपन दोन तीन वर्षाचा गॅपन झाली की नाही तर ते बरं पडतंय
आता एकेकांना नाहीच सोडा तेवढं पण नाहीएत पण नाहीयेत
त्यामुळे आम्ही सुखिये असं वाटतेय
होय काय कोणाला म्हणजे पटतय कोणाला लवकर झालं तरी पटत नाही आणि नाई झालं तरी पटत नाही. चार चारी बाजूनी चार फुर्त
अ व्हय
आमच्या म्हणजे आमच्यातच असं उदाहरण आहे. की असं म्हणजे आता माझ्या अगोदर लग्न होऊन अजून त्यांना झालेलं नाहीए
अ बघा नाही आमच्यात पण आहेत, आमच्यात पण असे बरेच उदाहरण आहेत.
ते आता म्हणजे झालं तरी पण बोल त्यात नाही झालंत
तरी पण बोलतात होय होय होय
हम् आज काय जॉबला सुट्टी आहे काय?
जाणार आहे की! जाणार आहे उद्या जरा असं पोरगी यायची वाट बघालोय ती आली की तिला भेट तिला आई पशी सोडून मग जाणार
म दररोज जॉबला जातानी तिथ सोडून जातय का?
होय मग सासूबाईची ज तब्येत बरी नाही हो काल पडलेत त्या आणि लागलंय जरा त्यांना म ते लगेच प्रवास वगैरे नाही होणार त्यांना
होय होय
मग त्या म्हणल्या की मी अजून एक आठ दिवस जाऊदे मग ते तिथे ट्रीटमेंट चालू आहे ना त्यांचं
हा हा ह
म मीच म्हणल राहुदे म्हणल म्हंटलं पहिला या म्हटलं म्हटल इकडच ट्रीटमेंट करूया तर मला म्हणल्या नाही मग काल त्यांना ड्रेसिंग वगैरे करून काय जमल तर टाके पण घालायला सांगतील असं पण य आम् जरास असं खारकीे एवढ अस लांब अस चीर पडली आओ डोक्यात काय सहजच चक्कर येऊन गरगरून हो गरगरुन पडल्या बघा.
उन्हामुळ
सांग सांगतायेत नाय आणि पाणी घ्यायला गेलेत आणि गॅसकट्यापशीच पडलेत ते फरशी लागलेय ओ डोक्याला ते जरा लागलय
ते लवकर बघितलं म्हणून बरं.
होयच की नाही तर आत कधी कोण कधी जाणार त्याच वेळी बघणार तरी त्याचं तो जरा आवाज आलाम्हणून बाकीच्यानी बघितलीत
हा हा
हम् ते कळलं एवढं लागलंय मग रात्री आठ साडेआठ नऊ ला मग तिकडं गाव आहे मग तिकडं बाहेर वगैरे जायची वगैरे काय अस सुविधा नाहीयेत तरी मी डॉटरांना घरी बोलवूनच ड्रेस करून ते मलमपट्टी वगैरे करून घेतली बोलवून मग आज काहीतरी दवाखान्यातच जाऊन येतील. बघूया आता काय आणि त्या कस तो ऐकत नाही डॉक्टरांचं ते
हा
आता टाके घाल म्हटलं तरी डॉक्टर घालणार नाहीत त्या
होय नाय टाते आता चिर पडल्या म्हणल्यावर घालायलाच पाहिजे
त्या जरा ऐकत नाहीत आमच्या सासूबाई त्यांना म्हणजे असं त्याला काय होतंय असं ते त्यांचा
अ पण आता उन्हान जास्त दु जखम दुखते पण
आता त्यांना सांगितलंय तुम्ही स्वतःच्या मनाचं काही करू नका टाके घालून घ्या म्हणून बघूया आता काय कर
हा हा
मिस्टर पण काल गेलेले थांबलेतच तिकडं मग आ अजून थोड्या वेळाने येतील. नाही तर सकाळी लवकर येणार होते प पहिल्या गाडीनं कामासाठी मला म्हणले नाही दुपार होऊन जाईल मला यायला ठीक ये म्हंटलं
हा हा लहान मुलगीये म्हणल्याव जरा उन्हाच जरा त्रास होतेय, जरा शिस्तीत आल तर बर
चालतय होय.
हो आमचं काय इथल्या इथ त्यामुळे गाडी वगैरे काही लागत नाही.
हा ह ह ह बरोबर
दहा दहा मिनिटाच्या दहा दहा मिनिटात म्हणजे पोहचतय
चालत
होय चालत
हम् हम् हम् हम्
म्हणजे सासूबाईं तिचं पण हितच आहे आणि मन ये माझ्या मम्मीचं पण घर हितच आहे ना थोड्या थोड्या अंतरावरच य अस लांब काय नाही.
बरोबर बरोबर
हम्
एक एक मिनिट ह हॅलो
हा बोला
सेकंद झालेत
हा झाले दहा दहा मिनटे झाले
हा हा कट करून कर
हां ठीक ये